हॅलो हॅलो हॅल--हॅलो आवाजच इना
हॅलो मला यालागलयकी आवाज.
हां यायला अडकत अडकत याय लागलाय गं.
मीइ कार्या ऍप मधून बोलतीये.
होओ वापरतोना. आवाज अडका लागलाय.
बरं तुमची जरा माहिती पाहिजे होती मला
हां बोला.
तुमची माहिती पाहिजे जी होती मला.
हां बोलाबोला.
हॅलो मला जरा तुमच्या कुटुंबाबद्दलची मा माहिती हवी होती
हां सांगा बोला
तुम्ही कुटुंबात किती जण राहता?
पाच तुझा फोन आला आम्ही होय कुटुंबात पाचजन राहतो पाचजन राहतो.
पाचजण
भुरं टे नंतर येतोय काय काय? प्रथमेशचा येऊन गेला
बोला अगं बोल
तू अग थांब
हम्म आहे ग बाई इथं तर.
त महिन्याचा तरी खाण्यावरती खर्च किती होतो? खाद्य किती जाता तूमचं?
दोन-तीन हजार तुला अनुभवलीला आवाज द्यायला लावलाय ग
तुम्ही प्र प्रवास सलाद तुमचा किती जातो?
पाचशे तिथे दीड हजार
का का? काम आहे का तुम्हाला काही? इथून चालू आहे. इथून चालू आहे. चालू आहे. कायमहीलाग नाही अह